हॅलो,
हा, दिदी बोला.
हा, येत ना हम अताच म्हणलं आमच्या इ परर्वात ना जाऊन आलो. सांत तसच ह मग तीच औषधं आम्हाला काय होते. तिथे समोर ते दादा देतात ग मला टेन पर्सेंट आणि. ती देतच नव्हती. आम्ही म्हणल की, हयाला तर डिस्काउंट. ती म्हणले नाही नाही म्हणलं बर ठीक आहे राहू द्या मी दुसरीकडनं घेते. म्हणल्या त्यान पाच टक्के दिला.
हा हा हा,
मग आता आम्ही मागितलेलं बघून एकानं मागितला तेव्हा तिन पाच दिली. पण आपण नाहीच मागितल तर. पच अ मला सांग हजार रुपयाची औषधं झालेली सांग.
हम्म,
म,
बरोबर आहे.
आता हजार काय थोडे आहेत.
नायस कि, वो,
मग काय तर.
आणि ऍक्च्युली ना जो पण आपण स्वतः कमवत नाही तो पण त्या पन्नास रुपयाेची पण व्हॅल्यू नाही. शंर रुपयाेची व्हॅल्यू नाहीं हजार रुपये सुद्धा व्हॅल्यू नाहीे.
व्हॅल्यू नाही आहेेतच त्याच नाही ग आणि पण जे होऊ शकतो ते. का नाही असं,
हो हो, आणि मी सांगू आता मी'' स्वतः म्हणजे स्वतःच डोक्याने किं स्वतःच्या मेनतीने जेव्हाम्ही घ चालतोय. तेव्हा आमच्या डो्यात होते की, माझ्या सासऱ्यांनी किंवा माझ्याप्पनी एवढं मोठं मोठे वैभव कसं उभं केलं असेल बापरे त्यांनी एवढे जणांना आम्हाला म्हणजे कधीच. काही कमी नव्हतं.
जाणून नाही दिलं नाही नाही आणि कस झालंय माहिती आता. की, ह्या तर तुला अजून एक सांगू म्हणजे मला असं वाटतं किंवा मी इथं आल्यास. जे मला जाणवतय ते आता कमवण खूप सोपं झालंय.
बरोबर.
कमवण खूप सोपं झालं ह,
हा,
पण अ मुलांना वाढवणं घर. आपलं एकत्र बांधून ठेवणं ह्या गोष्टी खूप कठीण झाल्या मॅनेजमेंट. भयानक आणि परवाच एक सर्वेहे मध्ये सांगितलं. की, ह्या जनरेशनचे जे पेरेंट्स आहेत.
हा.
त्यांना खूप म्हणजे हे त्यांचं जनरेशन इतकं स्ट्रेसवाली आहे. हे त्यांना मु'' '' मुलांना वाढवणे खप मोठ टस् आपण काय झालं सग आपण पेरेंट्स. झालो ठीक हे. पण आपण अशा वातावरणात वाढले की हे वातावरण तेव्हा नव्हतं. त्यामुळे आपल्याला हे खूप नवीन आणि
हो
आपण जेव्हा आपल्याला आई- बाबा म्हणायचे की हे करू नकोस
तेव्हा आपण करायचो नाही.
आत्ता का केल तर काय होतय. आधी करणार आधी म्हण करणार. म नही म्हणलं. केलं तर काय होतय. मग ते होते का चेक कर पण एकंदरीत समाजातलं आता सध्या जे वातावरण आहे ना
हा
ते एकंदरीत फक्त खूप म्हणजे आपल्यालाच ते खूप म्हणजे अति मोठं का के हे म्हणजे आपली पोर व्यवस्थित उद्या सेटल असल्या हा जग जिंकल्याचं केले येणारे. मी तर म्हणतय की हेना की शिक्षणात दोन- चार गोष्टी पुढे माग असू दे त्यांचं कॅरेक्टर परत वळण खूप महत्त्वाची गोष्ट होणार हे. कारण अलीकड बघतो आता ब आपण आउट साईडला राहत होतो. ह
हा
मी कितीदा तर येत होतो की तिकडे आमच्या काकू कड येतना आई काय करायची एक रुपय द्यायची आणि म्हणायची कि वडाप तिथं असतातच ना जा आणि काकूच्या इथं उतर.
हा
आता आपण म्हणू शकत नाही म्हणजे आता चौथी पाचवी ची त्या मुलाला पण म्हणू शकत नाही कुणावरच विश्वास नाही राहिला आता
नाहीे नाही नाहीे
अजिबात नाही म्हणू शकत आपण किंवा येता चालत यायलो बॅग जड असली तर जाताना कोण पण म्हणायचे कि चल बाळ सोडतो तुला तिथं पर्यंत आणि आपण जाऊ शकत होतो. हा पण आता अहा अगदी म्हणजे रो च उठ बसण्याचा सोबत पण आपण बिनधास्त
नाही इव्हन आई- बाबा किंवा आज्जी-आजोबा जे दररोज यांच्यासोबत आपण घरात राहतोय.
तेच
त्यांच्या व्यतिरिक्त पाचवं पण नाही चालणार.
अह अहम्म म्हणजे आहे. आता मी तेच म्हणलं कारण आपण अशात नाही वाढलो. आपला प्रत्येकावर विश्वास झट कन बसायचा.
हो
आता काय झालंय की आपण विश्वास कुणावरच नाही ठेवू शकत आणि मुलांना नुसतं एकटं ठेवून तर आपण वाढवू शकत नाही. त्यांना थोडं सोशल करण पण गरजेचं आहे. पण अशा गोष्टी आपण मुलांना धड सांगू हि शकत नाही. की का नाही, काय नको. म्हणजे ते इतकं मोठं अवघड गोष्ट होऊन बसली आहे ना
बरोबर होय होय होय होय
आता आमच्या इथंच बाजूला बरं सोसायटीत एक गोष्ट झाली बरं का
हम
परवा म्हणजे झाले त्याला बरेच दिवस हो की अन् आता काय करतात लोकं पण जेव्हा रेकी करतात तेव्हा हा बाबा आताही नवीन बिल्डिंग वाहिलीया त्यामुळे ऐका अजून किवा नवीन लोका एकमेकांना माहित नाही त्याच संधीचा फायदा उठवतात. तर अनूच्या शाळेत होत्या मुली आणि आल्या आणि ते... तर दोन मुली येत होत्या तर एक बाई त्यांना बोलवण घेत होती तते वॉचमनला अंदाज आला कि म्हणून तो बो बोलायला गेला त्याच्याशी तर ती जरा चापपली मग त्या दोन मुलींना म्हणलं काय झालं कुठं चालल्या नाही आमची आई बोलवल्या मग तो म्हणला कुठ आहे त्यांची आई तर ते तिकडं बोलवलं ठीक आहे थांबा म्हणला त्याला डाऊट आला आणि त्या बाईला त्यानं पकडून ठेवलं. ते पकडून ठेवलं म्हणून बर झालं मग ती पकडली झालं केलं पण त्या वॉचमॅनचं लक्ष नसतं समज त्याचं लक्ष होत ह्या मुली येतात जातात म्हणून ठीक आहे त्याला माहितच नसतं किंवा किती अवघड झालं असत चंना आणि मुलं पण काय करतात. तुमची आई बोलवलीय तुमचे बाबा बोलवले आहेत काका काकू असं म्हणलं की त्यांना हां चला जे पटकन लक्षात येत नही ना?
हो हो हो हो
आणि आपण किती जरी सांगितलं कोण बोलंवल तर जायचं नाही? असं तू कितीदा जरी सांगितलंस तरी त्या सिच्युएशनला तुमच्या डोक्यात काय चाललं असत माहित नाही
बरोबर
त्यामुळे आता इतकं म्हणजे नाजूकरीत्या सांगावं लागतय करावं लागतय. आणि प्रत्येक आता मला सांगू मी घरातच बसून हे ना म्हटलं तर जॉब करू शकत नाही असं नाही हे पण आता हे अनवीला शाळेला सोडणं आणणं ते मी व्हॅन किंवा ह्याच्या जबाबदारीवर जाऊ शकत नाही इव्हन आम्ही तिला शाळेला पण लांब नाही घातलं तीचे बाबा म्हणतात की लांब नको चार गोष्टी कमी शिक होवू दे त्याला जवळ राहू दे तो सोडायला तू आणायला बस
बापरे मग त्यां त्यांना ऑफिसच टाइम कसं जमतय
हम् मग तो जातो सकाळी तो जाताना आता काय करतो तो सोडतो. आता लवकर आहे ना शाळा त्यामुळे तो ऑफिसला जाताना सोडतो मा हा छोटा असल्यामुळे मला काय आणायला जायला होत नाही मग बाबा जाऊन घेऊन येतात. मोठं मोठं पाऊस पाणी पडलं की मात्र मला जावं लागणार कारण अ थोड त्यांच पण वय हे उगीच हे नको त्यांना पण फार व्याप नको.
बरोबर बरोबर आणि कुटुंबात नाही एखादी जर तब्येत बिडली ना किंवा एखादं जर काही नुकसान झालं तर ते पूर्ण कुटुंबच खालावते.
आणि त्यातल्या त्यात जर समज मेन जी करणारी आहे म्हणजे आता आई म्हणा किंवा आता सध्या आपण कारण आपणच मुलांचं पण बघतो
सासू सऱ्यांचं पण बघायला लागत म्हणजे वयस्कर आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्याय पाहिजे लहान आहेत त्यां त्याच्याकडे पण लक्ष द्याय पाहिजे,
म्हणजे इव्हन आता आणण्वीचे बाबा जर आजारी पडले तर इतका फरक नाही पडणार आणि ते रेस्ट घेतील झोपतील ऑफिसला सुट्टी घेतील,
पण आजारी पडलो ना तर मग मुलांचं खाणपिण बिघडलं
हो सगळ टिफिन बिघडलं सावयस तर लोकांकडे लक्ष द्यायचं कमी होणार पूर्ण मॅनेजमेंट हलतंय
ह पूर्ण हालवून जाते पूर्ण
बरोबर
त्यामुळे आपल्याला ज फिट आणि फाईन राहणं गरजेच आहे पण असंच मी बोलत होतो काहीतरी विषय झाला हा असच वयाचा हा म्हणत होता आग हाय म्हणजे हा इतक्या वर्षांचा होईल तेव्हा आपण पास वाजताो असतो हे ते असत अस हे म्हणलं की आता आपल्याला त्यांच्यासाठी आपण अ म्हणजे आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी आपल्याला फिट राहणं गरजे
गरजेचं आहे हो हो हो,
आपल्यासाठी तर आहेच पण त्यांच्यासाठी म्हणलं तर आपण जास्त जबाबदारी न करतो एखादी गोष्ट,
हो हो हो
म्हणजे आपल्याला काय खायचं हेल्दी तर ठीक करू पण जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा केलंच जातय कंपल्शन येते तिथं हा ती चांगलीच गोष्ट आहे सोड
हो त्या निर्दनी का असे ना काहीतरी चांगलं घडतय ना
घडतंय तरंच की आमच्यात जानुला अशी सवय झाली आहे काय पाहिजे असलं ना आई तू घरी बनव थांब बाबा आई बनवते तु काही करू नकोस मला त्या पिरेयडला होत नव्हतं ग पणलं ह्या वेळेत हो् आणू दे बाबा तुला जे हवे ते मी नेक्स्ट टाइम करून देते तिला इतकी सवय हे जर काय खायचं असेल तर ती आई घरी बनव आई आ तू घरी बनव मी म्हणलं हो बाई आत्तापुरत मी नेक्स्ट टाईम घरी बनवते,
अ ह हं हं
आ.. अ म्हणजे एकदा वा आपण लावलेली सवय कधी कधी आपच अंगलट येते तेे खरंच की आ असच झालं काहीतरी झालं मग छोट्याला म्हणजे येणाऱ्या मावशी उठवत होत्या,
हं
काय झालं त्या दिवशी तो इतकं रडलाना ते झोप मोड झाली तो झोपायला त यांनी बोलता बोलता मी त्यांना म्हणलं मावशी पण शंभरदा सांगितलं तरी ऐकत नाही तर आता आज हा किती दमवायला असं झालं. हे सलग दोन तीन दिवस झाल्यावर मी म्हणलं! हे त्यांना सांगते मावशी आई काल काय म्हणत होती बघा मावशींना शंभरदा सांगितलं तरी ह्याला उठवतात म्हणून झालं मी म्हणलं काही गरज होती का तुला बरं विषय निघालाय सांगितलं तर ठीक बोलवून सांगण्यासारखं काय हा मला इतकं तोंडावर मारल्या सारखं झालं. त्या म्हणाल्या आता नाही उठवत तुमच्या बाळाला म्हणलं आव असं नाहीय नाही ओ ताई मज्जा करायलो पण त्यांच्या चेहऱ्यावरन कळालं मला की त्यांना काय वाईट का मला पण वाटलंच असत अ भले माझी चूक असती म्हटलं तरी वाईट वाट पोरं ना खरंच डेंजर आहेत बाबा!
हं खरंच की इथ ज्या गोष्टी बोलून पट् पटकन चार चौघात बोलून आणि ते ते निर्मळ आ म्हणजे आम्हाला सु सुचत नाही कोणीकडे तोंड लपवू.
आणि मुलं ना एके क दा ना एकाचं दोन करून सांगतात बरं का. असं नाही, हा म्हणजे मुलं ह ना सोज्वळ असतात खरं बोलतात बरोबर आहे पण खऱ्यासोबत चार मधली त्यांची वाक्य्
हो हो हो हो
हा मग ते आपलं हे होतेय फार
हो, बरोबर आता सर्वांत जास्त काय होतंय? तिला टोमॅटो कापून पाहिजे असतं जरासं मीठ लावून वर.
हम् हम्
मग मोठया आईकडे जाते, मग मोठ्या आई म्हणते कशाला टोमॅटो वगैरे खातेस खोकला वगैरे लागेल. माझ्याजवळ आली मम्मा मोठ्या आई मला ढकलली मी पडलो मारली पण मला आम्ही म्हणलो का? हं का? मम्मा मी टोमॅटो मागत होतो मग मोठी आई मला ढकलूनच दिली मम्मा मी पडलो.
पडलं, लागलं इतक बाबा बाबा काय
आणि उगीच उगीच एक हात लावणार का म्हणून, पप्पा मोठी आई ढकल्लेय मी पडलोय मग येताना मलम घेऊन या गुडघ्याला लावायला.
नाही ग
पर्यंत डोकं चालतं की त्याला औषध
हा केलं पाहिजे, आती करतात मुलं.
हम
नाहीतर काय हा हा